आहो तई, आता आपल्या घरात नाही का, आता एखादा रप कपडा असेल
हा हा.
आता आपल्या ज्यूस बॅगीच प्रशिक्षण घ्यायचंय म्हणल्याच्या, नंतर विविध प्रकारचे बॅगी शिकवतील. मग आपण कोणत्या कपड्यावर शिकायच्या?
असं समजा युट्यूबला नाही दाखवत का ते, युज करायचे कपडे.
हा, म्हणजे आपल्याला शिकण्यासाठी असे बेकार कामाचे आपली. जे आपल्या कधी कई कामात येत नई, पण आपण ते युजली करू शकतो असं, शिकण्यासाठी, मग नंतर तुमी, छान छान कपडे घेऊन, त्याच्यावरबी करू शकता असं. हा, तुम्ही त्यावेळेस प्रशिक्षणला होत्या नां माझ्यासोबत, आपण नई का ते सामान आणलं होतं बघा, ग्राम संघाचं हा त्या दिवशी, त्या बॅगी नव्हतं भेटेल का? मग ते कपड्याची ऑर्डर देऊन, त्या बायांना त्या त्या बॅगी तयार करून, मग शिवून अन मग विकलेल्या ए बगा.
हा ते रिझर्व बँकेच्या सरांनी तेन वाटलेलं ए ना?
त्या पण आर सीटीच्या महिलांनीच तयार करेल त्या बॅगी. हाव का, हा.
आरूणा ताई हा म्हणतायत मग जायला?
म्हंटलं तर खरी हा, मग आता काय माहिती?
हाव का?
निघू स्तवर आरूणा ताईचं मी काही सांगू शकत नाही पण तुम्हाला ए ना मी माझ्यासोबत अशी गॅरंटीड बाई देईन तुम्हाला ज्युस बॅगीच्या प्रशिक्षणला. विरामगावच्या तई ना माझ्या ओळखीच्या
पण मग कसं राहतो गावातला आसलं फरक राहतो. आता तुमचा संपर्क ते तुमचा संपर्क येला त्यांच्याशी माझा नई आलेला जास्त.
नई मी अरुणाताईला तुम्हाला ना ते, सोळा दिवस मग बाकीच्या बॅगेचे प्रशिक्षण ए ना ताई. त्ये हाय एकवीस एकवीस दिवसाची, एकोणतीस एकवीस दिवसाची, हेच कमी दिवसाचं ए. हाव का, हा.
मी म्हणलं बाई बरं होऊन जाईन, आपल्या गावात पशुचंही होऊन जाईल ना पशुपालनाचं.
तसं झालं, आमी ट्राय तर करतोच ए, झालं तर बरं, नई तर
नई, आपण असं सोंगीलाबी असतो तर करू शकतो ना आता?
-दाम सोंगीला नई म्हणतात ना ते, सोंगीच्या तीनशे पस्तीस महिला तयार ए सध्याच्या काळात.
मग ते एका ठिकाणी ठेवत म्हणत असल.
हा, मग ते म्हणता आमच्याकडे विविध अन पुन्हा मागणी कोणती ए माहितीय का? पार्लरचं. दुध व्यवसाय किंवा शेळीपालनच नई, दूध याचं, ब्युटी पार्लरचा कोर्स म्हणतायेत त्या डायरेक्ट. हाव काय, हाऊ, मागणी अशी ठेवील त्यांनी, ते म्हणत्या आम्हाला तुम्हाला शिकवायला प्रत्ये, प्रत्येक प्रोडक्ट का आम्ही घरी इथं आणा का म्हणी.
हा बाई, मग त्याला प्रॉडक्ट लागतात, ते का सोपं ए का?
प्रोडक्ट लागल, आता समजा थ्रीडिंग वगैरे बी करायचं शिकवायचं जर ठरलं ते आपल्याला चेअर लागतीच ना तिथं.
चेअर लागती, एकेका माणसा समजून सांगा लागल. तिथं काय प्रत्येक, असं बसून थोडीच ए. एकेकीला करून दाखवूनं ए ते.
हा आणि तिथं कसं आहे रे बा, तिथं सगळ्या महिलाच राहतील. पार्लरच्या प्रशिक्षणचे आम्ही फोटो पाहिले ना, आमच्या ग्रुपला येतात ना
हो हो.
त्या महिला आता समजा सुरुवातीची थ्रेडिंग कुड करत्या? आपल्या पायावर, पोटरीवर.
हा.
मग तिथं तेवढी सुविधा अवेलेबल पाहिजे ना? कुणी आलं नाही पाहिजे. कोणी गेलं नाही पाहिजे.
आणि मी - सांग तू मला. ते काही लगे प्रत्येक महिलाला काही जमणार नाही. थ्रेडिंग न ते ना-
हां.
हे तरी पशु पालनासाठी श, सामान महिला ऐकू शकत्या, समजू शकत्या. त्याला कारण महिला त्यातून निघेल ए.
आता तुम्हाला सांगू का? आता समजा मी गटात आहे. आणि माझी मुलगी आहे कराय सारखी- त माझ्या मुलीचं नाव दिलं मी माझ्या नावाखाली. माहिती ए का? अशी बॅच- झालेली ए ती पस्तीसची. आता समजा एखाद्याची सासू ये. आणि सूनाला करायची-
सुनाच मू - मुलींच, सुनाची नाव दिले. आणि मग त्यांनला त शिक- -ण्याची गरज आहे त्यांना ते शिका.
अशे बिना गरजेच्या नाही ए त्या. सगळ्या शिकणाऱ्या आणि इच्छुक महिला ए पुऱ्या.
नाही माझं कशासाठी तयारी होती फक्त, आपण पशुपालनाचं, लोन साठी- ते प्रमाणपत्र काम येतय ना मग ते?
हो. प्रमाणपत्र कामा येतय बरं. मुळात आता तुम्हाला जर कर्ज प्रस्ताव बी घ्यायचाय- तर ते काय म्हणतं? पहिले आर सी टी चं प्रमाणपत्र घ्या.
हम्म. तेच ना मग. ते त्याच्यासाठीच खात चालू होतं.
आं. तुम्ही अपडाऊन बी करू शकता ताई. सोळा दिवसाची बॅच ए. काही कमी दिवसाचीय उलट. बाकी सगळ्या जास्तए. एकवीस आणि एक महिना महिन्याचे बॅच लागल्या आता सगळ्या. मी तुम्हाला गेल्या वर्षी म्हणत होती का?
हा हा.
त्या पिरेड मधी बी केल्या असत्या. तीन तीन दिवसांच्या होऊन गेल्या असत्या. दोन दिवस अपडाऊन आणि दोन दिवस राहून होऊन गेल्या असत्या सहा, तीन तीन आणि सहा सहा दिवसाच्या.
हाव ना मग. पण कस राहतं. सोबत पाहिजेल ना?
हा ना. तेव्हा अरुण ताई हा नाही म्हणल्या ना. आणि आता अरुण ताईला माहितीय का? पंधरा दिवस का होईना जाणच जाण ए. तस मानधन निघणार नाही आता.
हाव?
हाव.
बाई अरुणा ताईच्या घरी तर किती राडा पांगेल ए हो.
कोण सांगन बाई. तवा तीन दिवसाच्य याच्यात मी जाऊन या म्हणत होती. किती दिवसाच - -कल नाही. कोण सांगल. आता त्यांनी दोन हजार सव्वीस पासून नवीन नियम ठिवले ना चालू. इतक्काले दिवसाचे प्रशिक्षण लावले ना?
नाही म बरोबर ए ना. त्यांनला आता- कारण सी आर पी म्हणल्यावर थोडंफार काहीतरी करेल पाहिजे ना त्यांनी.
मग. ते म्हणजे तुम्ही स्वतः ट्रेनिंग घेतलं नाही, तर दुसऱ्याला काही शिकवशील ट्रेनिंग घ्यायचं.
कशाला काय माहिती दिन,
हम्म,, आता मी कोण सांगते, मी तिथं समजा हाजन आ शिकऽ न बी होतं, सारख्या वारक्या राहत्या का एवढं वाटत नाही पुन्हा.
बर, मी लावते डबल.
हो ना
तीनऽ